हो.
हा बोला की
काय सांगणार होतो महालक्ष्मी मंदिरचा कळस बघाय गेलेलीस काय
कळस बघायला गेलेलो खरं झाकलंय पूर्ण वरचं तेवढंच टोक दिसतंय ते
होय काय ते उन्हाचं उन्हाचं हे मारा एवढा आहे का नाय त्यामुळं ते जे सोनं वितळतंय ना म्हणून अ हे केलं असलं झाकलं असलं
तसं पण असतंय
हा मग होय
खरं ते काय चोवीस कॅरेट थोडीच बसवतात ते अठरा कॅरेट मध्येच असणार ना कारण एवढं ऊन वारा पाऊस सगळं सोसणार ते म्हटल्यावर
बरोबर आहे अठरा कॅरेट मध्ये असणार खरं किती जरी झालं तरी सोनं ते सोनंच की त्याला किती जरी हे झालं तरी ते वितळणारचं की
खरं हे आता लोखंड तांबे सगळं मिक्स असल्यावर एवढं नाही मला वाटतंय ते काहीतरी बांधकाम वगैरे सुरू आहे म्हणून तात्पुरतं हे केलं असणार आहे त्यांनी
करतील ते कोणतरी एखादं मुख्य यायचं असलं किंवा काहीतर त्याचं हे व्हायचं पण अभिषेक म्हणून पण हे केलं असलं सोड हम्म्म आता मोठा आख्या कोल्हापूरला हम्म मला पण मला पण अ तर यावेळी अशी इच्छावरती राहिल्या महालक्ष्मीचा कळस म्हंटल्यावर
हम्म्म
तू तर तिथं कोणाला सांगितलं बी नसतं पहिला
त्या दिवशी गेलतो की आम्ही शुक्रवारी कसली गर्दी होती मुखदर्शनला पण गर्दी होती
हा हा हा
हम्म
हम्म
लोकं केवढ्या लांब लांबणं आलेलित आणि लाईनीत उभारलेली
हम्म भरपूर लोकं होती काका पण मला म्हणालता गं जा हा हा जाऊन ये म्हणजे असं त्याला हे करतो ते करतो त्यांच्या घरात जातो असं तसं म्हणत होता समज त्यानचं काहीतरी तुमच्यावर उरपाट केलं असतं तर तुम्ही काय करणारा
होयंच कि मग ऐं आता काय होईल ते होईल परिणाम भोगायचं
सांगालता म्हणून मी म्हटलं लाव फोन मी बोलतो म्हणलं फोन पण लावला नाही काय नाही
हम्
मला काय नोटीस आली नाही सोड असं म्हणला ती मला मला नोटीस आलेली मी पाठवल्या
होय
हम्म मला आलेली मला फक्त व्हॉट्स‌ॲपला पाठवल्या पण ती घरी तिकडं ते तिथं येणार मला पण येणार की तशी ती जी घरी येते ना तशी मला पण येणार की पोस्टानं दोन येतात एक माझ्या नाव येणार आणि एक आईच्या नावची असं दोन नोटीस येणार तिथं
हम् हम् हम्म हम्
असंच म्हटला
मग त्यात भाऊजींचं पण आहे ना
त्यांचं नाही त्याचं नाही नाव फक्त ते साक्षीदार म्हणून आहे म्हणजे आई मला पैसे द्यायची आहे ना पाच लाख रुपये त्याला साक्षीदार आहेत ते आणि ते दो दोघं जण
मग साक्षीदार झाल्यात आणि कसलं पैश असं कस का विचारायला
हा बघत हम् हम्
मला काय कळनास हे
ते मला तर पैसे द्या नको त म द्या पैजे का नको सां मग मी म्हटलं मला त्यांनी सांगितलेलं ज्या वेळेला तुम्हाला पैसे मिळतील त्या मला कॉ सांगायच पण मला पैसेच मिळाले नई त्याला कुठला कॉल करू
होय च की
ल काल हा आणि जरी ये मला जास्त कमी काय बोललीत ना मी त म्हनले जाऊ जास्त कमी काय बोलला
हम्
तर मी डायरेक्ट फोन करून सांगणार की मला पैशच नको हो तुम पैश तुम्ही कस पण घ्या मी तुमच्या मध्ये पडत पण नाही आणि काहीच नाही मध्ये पण येत नाही मी अस सांगणार म्हणलं डायरेक्ट कारण त्याचे पैसे आहेत म्हणलं त्याचे पैसे का रस्त्यावर पडल्यात का म्हणड
बरोबरच हे की
मग तुम्ही तुमचा एक रुपया सोडू शकत नाही मी म्हणलं ते ना ज पैसे तुम्ही मला द्यायला कुसकूस करायला तुम्ही का तुमचा पदरच द्यायला सां तुमच्या खिशातला ला द्यायलासा मला वाटन नाही म्हणून द्यालायं म्हण लोकच पैश तुम्ही मला द्यायलासा म्हणलंय त्यांना तुमच्या घरात घातल्या ते पैसे प मला द्याला म्हण ते तुमच्या पद द्याय का तुम्ही स्वतः द्यायालासा म्हणले तुमच्या खिशात न
होय च की
मग आता ते जर यायला पण मी कूच कूच कूच कूच करायलात त्याचा कष्टाचा पैसा बघतो लाभणार नाही ह्याना लाभणार नाही हा बघ म्ह तो म्हणत सत्य आहे बघ माणस खरं लाभणारच नाही आणि तो पण एवढा कळकळतोय का नाही क बास आणि मी तरलई कळकळलं बाइ माझं तर आता त्यांना सुद्धा केलेलं दागिने नाही तवा आई न पण केलेले दागिने सुद्धा मी ठेवून घेतला नाही म त्या मागचा पुधचा विचार न करता सगळ्यांनी हे केलं मोडून तिथ तटाई नको काम म्हणून दिवाळी होती तोंडावर माहत ना दिवाळी तोंडार होती म्हणून दसऱ्याच्या वेळेलाच का नाही खर्शी ते मंग असे ते घाला जा म्हणून सगळं मी दागिने पण मोडून पैसे दिलंत आणि मग फरशी घातली आणि लगेच त्यां दिवाळीत आम्ही नाही काय वास्तूक केलं बघ
हा हा हा हा
वास्तू केलं की
हा हा हा हा मला त्यावेळेच माहित नाही मी त्यावेळी नव्हते ना घरात
तो नव्हते दिवाळीचम्ही वास्तूक केलं दिवाळी होती तोंडावर आणि म्हटलं थांबाय नको का मग एकदा जर ती बिहारी लोक दिवाळीला तिकडे गेली कि त्यांची दिवाळी मोठ्या क बहारी लोकांची
हा हा हा हा
बिहारी लोक आता महिना दोन महिने येणार नाहीत एकदा सुट्टीला गेले की, मग काम थांबणार. मग त्यांच वर्षातनं मोठ्ठा सण असतो दिवाळी मोबाईल दाखवा. मोबाईल किंवा मोबाईल दाखवा. हॅलो मग तेव्हा मी दिलं होत ना, मग आईला म्हटलं होतं की मधी. म्हणलं तुमचं एक गुंज पण नाहीये म्हंटल माझ्याकडं आणि तुमच्या एक रुपयाच्या मिन्द्यात नाही म्हणलं मी.
हं.
अग बाई, अगं बाई
ज्याच आहे त्यांना द्यायला पाहिजे. ज्या त्या वेळेत ठरल्याप्रमाणं नाही तर ते लिहून द्यायचं नाही.
होयच की मग काय. काय आता लिहून दिल्यात काय सगळं आणि साक्षीदार पण झाल्यात. कुठलं पैसे, काय पैसे कोण ते
आता मग कळतंय त्यांना मग पुढच्या हेला
केवढ रडायलाय ती.
हम्म, जास्त रडायल्या. भूक लागल्या वाटत त्याला, लवकर उठल्यावर पण झोपच टाईम होतंय. थांब कि जरा.
तुम्ही आत्ता उठलाय वाटतं?
होय, होय. मघाशीच बघितलं मेसेज आत्ता उठल्यावरती.
गजर लावायची काही गरज नाही वाटत.
नाही गजर लावायची. टाइम सात, साडे सात, आठ याच्यामध्ये उठायचं कधी बी.
मग झाला स्वयंपाक?
स्वयंपाक तेन काहीच नाही. रात्रीचा थोडं हाय शिल्लक रात्री झोपायलाच वेळ झाला आम्हाला सगळ्यांना पाहुणे आल्यात ना घरात. त्या आईंच्या बहिणी तेन आल्यात
हा, हा, हा.
त्या ते दामणं बामणं कुठलं गाव तिकंड आल्यात.
होय.
मग ते सगळे राहिलेत. आणि त्यात पाणी नव्हतं दोन दिवस, रात्री पाणी आलं वेळानं. त्यात हेनी कामाला गेलेलीत. कामाला जाऊन आठ वाजता आलेत परत आणि काम आलं म्हणून परत अकरा, साडे अकरा वाजता कामाला गेलेत. त्याच्यानंतरनं तीनला आलेत तिथनं आणि आता काम आलंय म्हण जाणार, मग काय झोप होत्या सारखं उठायचं आणि
हा.
आता आवरायचं पोरगीचा डबा बीबा सगळा.
हाय, दिला लावाव‌ं लागेल माहीतेय.
काय ते?
आठ
काय म्हनला
किती शे कं झा र प मला
होय,, अजून एक दीड मिनटं..
हा.
झोप गेली नाही वाटलं डोळ्यातलीऽ
नाही, झाल उठलो बाबा. झाऽऽ
गजर केवढा मोठाय तुमच्या घरात म्हटल्यावरऽऽ
हम्म,, गजर लय मोठाय...
त्याच्यामुळे जाग ईत्याच त्याच नाही उठलं तरी..
हो, मग तूमी उटवूटन आंगोळ वगैरे झाली आसलं त्याचीऽऽ
नाही, नाही ति लय खेळ्या,, दिवसभर खेळल्या काल... ते शाळेच युनिफॉर्म. होय, होय, साडेनऊ ला. नऊ ला आवरून बसाय लागतय साडे नऊ ला रिक्षा येत्या..
हा हा हा हा.. तिथे पय त्या श्रावणी शाळेतच काय? दुसरीकडे आहे..
इंग्लिश मिीडियमला कुठं घातलय मी,, सेमी इंग्लिशला घातलय.. इंग्लिश मीडियमचं,, खर्चातून सगळं हेवाय नको वय आपल्याला.. भरपूर फी असता वो तला. रिक्ाचं वेगळं, त्यांचं सगळं वेगळं, ते पोराना कळायला पण पाहिजे की, घरात पण वातावरण पाहिजे तसं.. तेवढा हा ऽऽघरात. वातावरण पायजे, पोरां त्या पद्धतीने आई वडलां शिक्षण पाहिजे, ज असलं तरी शषऽऽ त्या पद्तीने मुलांचा अभ्यास घेयला पायजे,, मगऽऽ पोरं चांगल्या मार्काने पास होतात,, आपण घरात बोलल तर मराठी पोरांना इंग्लिश मिडियमला मणऽऽ
उगे,, त नाम लावायच मोठ्या, हेन मोठ्यापणा..
काय उपयोग नाही,, हे काही सुद्धा उपयोग नाहीच्या स्पर्धा परीक्षा देऊन आपलंऽऽ चांगलं सरकारी नोकरी लागत्या,, पोरांना. णजे क्वचित हुशार असली पोरं त्यांचे त्यांनी केले तर एक,,, चालतय मी ठिव काय?